हॅलो हा उचलला का? मी तुम्हाला मेसेज टाकला मग तिकडून उचला म्हणून फोन.
उचलला उचलला आली, आलाच नव्हता लवकर ते- चल्या बी नाही चालले लवकर.
हा ना ते कसं सर्वर लेस हेले लोक वापरून राहिले ना. हा हम्
चार्जिंग बी नाही बावीस टक्केच आहे.
अव का जाऊ द्या मग आता एवढं एवढं हो ते बोलण होती बारा मिनटं- लावून देजा हा होते मग काही नाही बा म वैशू सपना देचा फोन आलाचा ते वैशूसाठी- पोरगं पाहाय गेलते ना ते त्या पोरा फोटो पा- पक्क होण्यासारखंच आहे वैशुच.
कोणतं पोर का आलता.
तुम्हाला माहीत नाही का अकोल्याला ते पोरग पहायला गेलतील ना दीवशी. ह... नाही का रविवारी. माय, माय त्या दिवशी रविवारी ते आम्हाला कुठं माहित होतं आम्ही आम्हाला नंतर- तर माहीत झालं.
हम
हो अकोल्याला पोरग पाहायला गेले ते काही नाही चांगलाय पोरग पुण्याला जॉब करते.
हम्म
अन चांगला पगार आहे ते आठ आठ लाख रुपये पॅकेज आहे म्हणे- दोघं भाऊच आहेच एक लहना भाऊ आहे. ते याच्यातही विमानाचं नसते का एअर हॉस्टेलसमध्ये. गव्हर्नमेंट सर्विस आहे लायना भावाल.
हम्म
हम्म कोण नाही दोघचं जण आहे. आणि सासू सासरे बस दोघं भाऊ आणि सासू सासरे-
ते आता गेल ते त्या दिवशी काय ते म्हण शेगावऱ-
हा ते शेगावले नव्हते चालले ते पोरग पाहायला चालले होते.
हा राजेश्वरी म्हणे ना आम्ही शेगावले चालो म्हणे.
हा हा
हा त्या दिवशी गेलते ते.
ह् ह त्या दिवशी गेलेते मग काही नाही मग त्या आता सपनाताई फोटो पाठवले आईच्या हेच्यात मला मणे पाय म्हणे. पोराचे म्हटलं चांगलंय म्हटलं सोबते म्हटलं वैशल थोडस अस टकलाय इथून. एक साईड हा आता कसं म्हणे. ह पाठवे सांग जा नका सांगु नका मी पाठवला.
नाही नाही तू सांगितलं म्हणून ते बी नसतो सांगत मी मी बोलतच. तो काही जोपर्यंत ते सांगत नाही तोपर्यंत मी विचारत बी नसतो.
हो देणार आहे म्हणे आता, इथं पाहू ना आता काय होतंय पण पक्क्यासारखंच आहे इशूचं
होउ का हेच्यातून सुटली काय ते मग तिथं लयं बाप्पा नाराज झाली ती
रेशन मध्ये गेली ती काय झायलं सुटली वाटते.
हम्म.
हं जाऊदे चांगलं हायं नंतरन
ह हेच्यावर दिसते ना कधी कधी राहते ना या इंस्टाग्रामवर
ह मग स्वपना दी म्हणत होत्या की त्याचा लायन ब त्यासाठी पाहूनी मी म्हटलं बरं चालते ना त
तुले तिच्यासोबत हो चालते चांगले राहते ते
हा मी म्हटलं पाहुन म पसंत आल्यावर पोरगं मी काय असं तसं नाही करणार टकलं आणि टुकलं
नाही हो हे मोठा असल ना म्हणून असल लहान चांगला असल.
नाही कांग जा ना का बापा
नाही नव तुला माहित आहे, ना मी गोष्ट लीक नस
त्यांना माहिती नव्हत नाही, त्या त्या म्हणून राहिलं कोणचं पोरगण काय? नाही म्हणत मण मन जाना का बरं
नाही म्हणत नवं
हं.
हो तुला विश्वास नाही का? महादेवाची शपथ तुले मी कोणालेच नाही म्हणत.
हम्म हा नाही हो कसं मग हा हम् मग अजून
हे त्या दिवशी ते चालले होते ना मले म्ह मणे आम्ही शेगाव चालो म्हणे
अहो अहो त्यांना सगळ्यांना असंच सांगितलं शेगाव चाललो शेगावला चालो पण ते शेगावला नाही चालले. ते शेगावली गेलते मग तिकडून येता येता ते तिकडे गेली कोरगावखला हां
हम्म
हा मग अजून हयात हं बिर्याणी राईस नाही बिर्याणी ह ह राईसवाली राईसवाली हाऊ पांढरीवाली ते तू आणत मणा नेहमी पांढरीवाली आणतो तू तेथ मसाला मसाला खाली असते म्हणा. मसाला खाली असते. हा हॅलो.
हम्म बोल.
काही नाही दादा म्हणते बिर्याणी आणू का? मी म्हटलं आन कोणची आणते काय माहित आता ते पांढरीवाली चांगली लागते मग
हं.
खाऊन मग काही एवढे मी खाऊ काय खातो मी खातो. हां.
हम्म.
म काही नाही आता देविका काय करून राहिली.
देवे हं त्या पोरीली घेऊन ना.
हा त्या पोरील घेऊन
तिला घेऊन दिसत. सगळीकडे घुमून राहिली तिले मग ते चालतो घर दाखवतो हो.
गेली मग आमची तारली आणि मग कुठे गेली मग ते म्हणे कि माया घरी घऊन जातो म्हणे. हा हा चांगली आहे ते पोरगी. भान त्या नंदिनीची बहीण आहे ना.
हो ते आली होती ते अशी अशी गळे आहे तिच्याला
हा हा हा हम्म मग आता अजून बनवला की नाही स्वयंपाक.
नाही हो पाहतो ना मामाला फोन केला मामा म्हणे येतो म्हणे इथंच आहे म्हणे.
अच्छा
आता मामाला विचारतो ना काय करू काय करू नाही मग थोडेसे खिचडी लावून देतो. मला काही जास्त भूक नाही बाबाने मगाशी लाल भजे आणली होती इथे देवीकाले. तिचे खाल्ले मी काही काही आहे तिचे ती ना खाल्ले दोन तीन. ना आता काही जास्त भूक ही नाही भाजी आहे कवळ्याची.
हो काय आता ते काय म्हणतो देवू. हा म्हणत होती काय माहित विसरली.
हम्म
तुम्ही कामाला कोण्याच्या इथे जाता.
ते अ शशिकांचा व याचा भाऊ लहाना ते मोठं झाड नाही का फुलाचं.
हा हा हा हाय का तिथं का हम्. मस्त आहे ते घर.
हो मस्त आहे. आता तिच्या पोराचं लग्न आहे ना मोठ्या हम्म. म्हणून ते घर कलरिंग वगैरे केलं.
हा हा हा चांगलं ना मग.
हम् मला जुन्या कामाचे फोन येऊ राहिले मी म्हटले मी नाही येत.
हो ना
तिथे ताप होता बाई तिथं म डोक्याला बापा बापा घरचं तर काही मले दिशेच नाही.
तस तसच असते पुरेला राबून घेतात आपल्याला.
मग इथं इथं कसं आहे इकडे आपण पाच मिनिट ह लेट झालो आणि दहा ह मिनिटं मी लेट झाली ना मण ते फक्त एवढीच बोलते ते त्याच्यावर नाही बोलत. पूजा कागं थोडी लवकर येत जाणं बस. विषय संपला तिचा.... हो डबल काढणार बी नाही ते. हम्म आणि इथे पाच मिनिट. हो मग पाच मिनिटं बी लेट गेली ना किती वेळ झाला. दहा मिनटं झाले तुले, पाच मिनटचे दहा, दहाचे वीस, वीसशे चाळीस असे करीत.
होन लयच आहेस
हो, मग आता म्हणे' उशिरा जात जा' म्हणे, उशिरा आला की उशिरा जाय मग अर्धा-अर्धाने, एक-एक घंटा उशीरा सोडते
आम्ही तो तुम्ही आम्ही तुम्हाला थोडी म्हणतो, मोजून चारच कपडे टाका आणि पाचच कपडे टाका
हा
मग नेक अशाच असतात, ती आमच्या शाळेतलेही आंट्या आहे ना, आमच्या शाळेतल्या अंट्या लिके इतकं बोलतेत, आमचे सर लय बोलतात.
हं
काही नाही, मग आता जेवतो थोड्या वेडानं तर आम्ही जिमला चाललो, सकाळी मी आणि वैशू
हो का? मला दिसले, तुझे फोटो मी त्या दिवशी पाहिला होता, जीम मधला मॅतिकन केला वाटत म्हटलं जॉईन.
हां, केलं ना. ते बायपासवर आहे, शेतकरी निवासच्या समोर. हा, दोघी जणी जातो स्कुटीवर.
हं, तेच तर म्हटलं. एवढ्या दुरमाटला इथच कुठं आहे का?
नाही, इथे नाही, दूर आहे. हं, करावं म्हटलं, काहीतरी स्वतःसाठी. कधी वेळ द्या माणसाला!
हं
दादाच दादाचच जिम आहे ते, दादाच्या मित्राचं. तर माझे पैसे तर दादा धुनरायला म्हणून दादा काय तू जर माझ्या जिम मध्ये जाशील तर तुला पैसे द्याने लागेल, म्हणे मीच देत जाईन म्हणून मग मी त्याचंच जिम जॉईन केलं. तिथं कसे पैसे नाही द्यायला लागणार, तर दादाच देते म्हटलं.
हं
नाहीतर, मला इकडे जर दुसरं लावलं असतं, तर हजार रुपये महिना गेला असता.
हा
आता काही नाही, आता म्हट हा वैशू, काय नाही, दादाला विचारण मी किती दिले वैशूचे? तर मग वैशूल म्हणे, इतके दिले म्हणून दादांना
हं
हा, ती म्हणे, मला सांगजो, म्हणे किती दिले काय? तर मी म्हटलं, सांगेन. हं तुम्हाला ते देशपांडेच्या पोराचं माहित झालं का?
हो
हो ना, आज आणणार आहे मी ना त्याची बॉडी, नऊ वाजता.
हो, परवाच्या दिवशीच गेला तो तर
हा, परवाच्या दिवशीच गेला, पण ते येत, एवढ्या दुरून यायला वेळ लागते ना.
हं, लय दूर गेला न ते,
लडाख, त्या पोऱ्याला तुम्ही पाहिलं होतं, बाप्पा वैशूच्या क्लासमध्ये होता म्हण तिथ
हो का?
हो, वैशूच्या क्लासमध्ये होता.
हं आता आता वकील झाला न तो, वकील झाला. आणि त्याला वाटला वकील झाला न तो
हं वाव होव ना. प्लीज बे हो ना, बिचारा कायले जात नाही बाई, कायले लडाक अन खडाकले जाते, एवढ्या दूर.
हा,
हम्म, माहित आहे ना आधीच वातावरण कसं आहे. हे सगळं ते रिल्स मुळे रील्स तव्हय लोकांना वाटू राहिलं इथं जाऊ फिरायल ति थ जाऊ फिराल, यांन तसं केलं, तर आपण असं करा. म्हणून ते सगळ्यात सगळ्या खरंच? यान हे केलं का, मग आपण हि ते करून पाहू, नय ना बस
नंदिनी हम्म.
काही नई मग आता. किती मिनिटं झाले दहा मिनिटं झाली, दोन मिनिटं राहिले. मैवान मोबाईल घेतलं नं, मैवान म्हणत विकी न. आय फोन. हाव. साठ का सत्तरचा घेतला वाटते.
हम्म, मामा लावतात आता तुले. हम्म मामाची मामाचे किती झाले वीस झालेत, हे ना. होव. दहा राहिले.
माये बापा वीस झाले, माये त
तुझे तर सतरा झाले माये तर फक्, आम्हाले माये तर तेराच झाले.
होउ ना तु-तुम्ही मले लावू राहिले, मी उचलू रा म्हणजे मले येऊच नाही राहिले तुमचे फोन.
हम्म. वीस झाले म पाचचं राहिले.
अजून एकदा लावून पाहिजा. थोड्या वेळाने लावून जाईल, थोड्या वेळानें लावून पाहिजा.
हो, हे आता मामाला लावते, मग मामा तो परंत मा चार्जिंगला लावून देतो मी मोबाईल. हम्म चार्जिंग, तर मग वेल तिला लावता येतें ना मले. हो. माझे हुन जातील मग. तुम्ही लावून दे जा ना आता हे झालं की झालं, दोन मिनिटं राहिल.
होउ, दोनच-एकच मिनिटं राहिलात. झालं मग, एक मिनिटं झालं की लावजा मला मग पाणी पितो माझा घसा कोरडा झालं. पॅरेंट्सही पागल करून राहिलं, इतकी मॅड करतात पॅरेंट्स. कॉला करू-करू
हम्म.
हा ना.
असं बोलणं थोडी होतं मग. हम्म, तस बोलतो का आपण साध्या कॉलमध्ये एवढ्या वेळ.
येशील घरी मग. व्हय. ह्म. काय नई मग आता काय कर, आ.
तेरा असत्या हे ना.
काय? बारा- बारा. हा तेच, बारा, तेरा
हा, काय म्हटलं?